हॅलो हॅलो हा आवाज येतोय?
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय का? हॅलो,
हॅलो
हॅलो, हा आवाज येतोय काय? तुम आवाज येतोय मला, माझा यायला लागलाय का तुम्हाला? हा, ठीक आहे. ओके,, हां बरं, ऐका की, मला तुमच्याकडनं एक रेसिपी पाहिजे. हा, तुमच्याकडे एवढ्या छान छान रेसि पी आहेत. तर मला म्हणजे अजून एक रिस् सांगितला तर खरच मला आवडेल.
हम्म हम्म,, तेच मग कशी त्यामध्ये हवी. पटीत होणारी.
तुमच्याकडं, सगळ्यात छान रेसिपी अगदी छान, छान. रेसिपी आहेत तुमच्याकडं मला कुठली पण सांगा मी खरंच ट्राय पण करीन, आणि ऐकून पण घेईन आता. अं हम्म.
नक्कीच तर आता,, तस बघयला गेलं तर सकाळच मी झटपटीतऽऽऽ तशी सांगेन.
चालेल की, आवडेल मला कारण माझ हा. हा चालेल की, म्हणजे मी बनवऽ तेच, परंतु तुमच्याकडे एवढं छान, छान असतात तुम्ही ह, वेगळं काहीतरी बनवत असेल तर खरंच अं,, हा,, ऐकून घेत सांगा की,, तुमची रेसिपी कशी आहे पोह्यांची
ते बजा पण अगदी म्हणजे आवडीनं पण खातोय आणि कमी वेळेत पण आणि कमी साहित्यात पण आहे ही रेसिपी केल्यावर सगळ्यांना ही रेसिपी आवडते ना म्हणजे खूप आवडीन खातात मी केली की मग ह काय करायचे तीन मोठे कांदे घ्यायचे त्यांना उभे आणि पातळ चिरायच आपण आणि त्यानंतर काय करायचं बेसन म्हणजे बेसन हरभर डाळीचं जे पीठ असताना ते एक कप घ्यायचं आणि जे तांदळाचे पीठ आहे ते म्हणजे मोठे चमचे घ्यायचे आणि तर मग काय च आणि हळद लाल तिखट मसाल्यामध्ये घ्यायचं एक छोटा चमचा असतोय बघा त्यानच हे घ्यायच हळद लाल तिखट आणि मीठ
हो
म्हणजे आपल्याला कळत किती घातले ते आपण आणि दोनच चमचे फक्त तांदळाचे पीठ घालायचं म्हणजे त्यात खुशखुशीपणा जास्त असते ना आणि कुरकुरीतपणा पण तेन येतोय त्यासाठी ते घालायचं पीठ परत तर त्यानंतर काय करायचं हिरवी मिरच्या असू दे कोथिंबीर हे बारीक चिरलेली घालायची आपल्यात घेतले हे झालं साहित्य कांदा भजीच तर आता आता हे बनवायचं कस हे मी सांगेन म्हणजे आ जो कांदा आपण चिरून घेतलेला असतो की नाही तो कणी आहे चिरलेला कांदा असतोय तो म्हणजे परातीत घ्यायचा आणि त्यानंतर त्यात थोडं मीठ घालायचं पर जे एकत्रित करायच एक पाच दहा मिनिटं चिरलेला कांदा मीठ वगैरे एकत्रित करायचं आणि ते पाच मिनिट साईड ला ठेवायचं कांदा आणि फक्त हे मीठ अ मग त्याला थोडं पाणी सुटेल मग पाणी सुटल्यानंतर काय जे मसाले सांगितले मी तुम्हाला त्या ते थोड्या वेळ त्यात टाकायचं म्हणजे एक पाच दहा मिनिटे बाजूला ठेवलं ना त्यानंतर त्यामध्ये काय करायचं की जो कांदा कांद्यामध्ये हिरवी मिरची ची कोथिंबीर हळद लाल तिखट आणि हे हातावर चोळून आप ला जो वाचतोय तो त्यात टाकायच हम् म त्यानंतर काय करायचं की आपलं जे पीठ असते ना ते त्यात मिक्स करायचं की कृती झाली की हे मिक्स करायच यात काय बेसनपीठ हळद हे सगळं मी आधी सांगितलं काय करायच हळद आणि त्याच्यावर काय करायचं जे मी सांगितलं बघा दोन, अं
खाण्याचा सोडा आणि हळद थोडस रिएक्शन होणार आणि कलर मध्ये चेंज थोडसं.
नाही नाही थोडं नॉर्मली म्हणजे एवढं पण नाही घालायचं.
हा म्हणजे थोडसा
हा थोडं चवीसाठी थोडं आणि कलर साठी पण. आणि जे आपलं हे असते बघा मी हे सांगितलं तुम्हाला तांदळाची पीठ. ते थोडं घालायचं हाताने व्यवस्थित हे मिश्रण करा.
हा हा हां
आणि यात काय करायचं की वरून अजिबात पाणी घालायचं नाही कारण पीठ म्हणजे कांद्याचं ते पीठ
पाणी सुटलेलं असते हा बरोबर हं.
त्यामुळे मग ते पीठ भिजलेलंच असते आधी. मग काय करायचं कि म्हणजे कढई असत्या ती घ्यायची आपण. ह कढाई घायची आपण आणि तेल गरम करायचे त्यात म्हणजे पीठ त्याच ते लहान लहान लहान असं लावे तसे वेळे वाकळे गोळे जरी केले आणि ते त्या आपण त्या तेला चोडायच. गरम तेलात. मग त्याची भज्जी तळून घ्यायची आणि भज्जी सोनेरी होऊपर्यंत तळायची आपण ती. आणि मग कुरकुरीत तर होईपर्यंत तळून घ्या म्हणजे ते हो हो हो आधी थोडं प्रमाणात तेल तळूनच घ्यायचं. गरम करून घ्यायचं थोडं. प्रमाणात आणि मग थोड्या वेळेने मग ते तुम्ही सोडलं की मग म्हणजे खुसखुशीत पण होतात आणि सोनेरी व्हायला.
बर म्हणजे मोठा गॅस करायचा पहिला? गरम तेल करायचं आणि नंतर ना मग थोडस म्हणजे तळत आलं की बारीक गॅस करायचा ह्याच्या मुळ काय होत हं हां.
त्यानंतर तुम्ही ही पण रेसिपी म्हणजे आता तरी स पावसाळ्या त्याच्यासाठी ही रेसिपी छान छान रेसिपी करा.
हो होय मी मी अशी कधीच बनवली नव्हती भजी.
का रेसिपी
हा मी बनवत ते अगदी नॉर्मल मी असं कधी म्हणजे वाट बघत नाही मला असं लगेच झटपट लागते. त्याच्यामुळें एवढाच. थांबून म्हणजे कांदा चिरवून त्याला मीठ घाला मग पाणी सुटेपर्यंत थांबा. खर हे म्हणजे कुरकुरीत होत. असेल तर ठीक आहे मग मी एकदा ट्राय करेनच खरचं. म्हणजे बनवते तसं परंतु अशी कुरकुरीत होत नाही मी बनवलेलं. हम्म
आता आपण काय करतोय कि म्हणजे जे ते बघा माती वगैरे कुत्र्याने किंवा जे आपण टाकायचा प्रयत्न करत की नाही तर ती आपण घरी झटपटीत एक रेसिपी रेसिपी बनवू शकतोय की कशी तरं त्याच काप करायचं त्या चपातीचं आणि मग तेच काप कराचं आणि थोडा वेळ काय करायचं. त्याच्यावरो नॉर्मली तेल टाकायच आपलं जे घरी असते बघा घरच्या पदार्थ सांगते म्हणजे उपलब्ध असते ते. कि वर्ण काय करायचं तेल थोडं टाकायचं. चपाती त्यानंतर वरून काय करायचं कि अ तिखट, हळद परत हे टाकून ते मिक्स करायचं. हळद परत जे घरी उपलब्ध असतील ते मसाले त्यामध्ये टाकायचे सगळं. एक पाच मिनिटं ठेवायचं आण जे आपलं गरम तेल आहे बघा त्या गरम तेलामध्ये हे तळून घ्यायचं. म्हणजे तो आता तुम्ही मसाले जे टाकशिला ते त्या तरी खूप छान होतिया ती करून जरी बघा तुम्ही आणि याचा फायदा काय होत आपण जे म्हणजे घरी खात
हा म्हणजे वेस्ट वेस्ट जात नाही एक एक दुसरी असेल चपाती तर आपण काय? म्हणजे टाकू शकतोय खरं ज्यादाचं एखाद्या वेळेला राहिलं तर मग थोडसं प्रॉब्लेम होतयं ना आणि एवढं सगळं महागाई झालिया. गहू तर कसे मिळाल्यात पंचेचाळीस चव्वेचाळीस रुपये किलो न भेटाय लागल्यात. ज्वारी तर काय विचारायला नको साठ पासष्ठ ला गेलिया, बरोबर आहे, त्यामुळे अ थोडसं म हम्म पंच्याहत्तर न तर आता पंचाहत्तर झालिया काय?
हम्म.
हॅलो, होय काय अरे बापरे, मी घेतली ह त्यावेळेला काहीतरी पासष्ठ न होती, पासष्ठ नाही साठ साठ न काहीतरी होती बरोबर आहे. साठणं होती गेल्या वेळेला घेतलेली अरे बापरे हं. अवघडच आहे, एवढं महाग व्हाय लागलंयं.
होय भरपूर. मग हे तर घरच्या य घरी पण होतयं आणि कसं वेस्ट पण जात नाही. आणि दुसरी गोष्ट ज म्हणजे घरची खातात सुद्धा आवडीन हे.
हम्म. वेगळं काहीतरी बरं झालं तुम्ही मला ही रेसिपी सांगितला नाहीतर आमच्यात तेवढं नखर असत्यात घरातल्याची टाकून द्या घर खायाचं नाही असं असतयं. ही जरा अस वेगळं पण आहे आणि चट पटीत पण होईल त्याच्यामुळेळ मी खरं नक्कीच ट्राय करणार हे.
हम्म आणि तळून त्याच्यावर जे हम्म हम. तळून घ्यायचं आणि त्याच्यावर जो तुम्ही मसाले आहे ते वरून पण घातला आणि त्याचं थोडं मिश्रण खाली वर केलं ना तर ते तुम्ही खूप छान लागतयं खायला कुरकुरीत असं आणि खुशखुशीत अस खूपच मस्त होतयं.
होय. छान होईल खरचं ही रेसिपी ओेके थँक्यू मला ही रेसिपी सांगितल्याबद कारण एवढ वेस्ट होतय एक एकदा माहितयं काय की, नखरा एवढा अस घरात की बाहेरून खाऊण यायचं मग ते श राहिलेलं तसचं मग सकाळी उठ ठून ते परत टाकायचं संध्याकाळी पण तसंच सकाळचं राहिलं की संध्याकाळी टाकायचं अशा सगळ्या गोष्टी होत्यात. त्यापेक्षा हे आयडिया भारीय कारण ते करायचं पण त्रासंच तर आणि थोडसं हे पण होतयं म्हणजे बचत पण होतिया आपली
हो होय आणि रेसिपी झटपटीत पण होतिया आणि कसयं की आता म्हणजे जास्त कस क लोक आवडी निवडी जास्त ज पायचा प्रयत्न करायल्यात ना म्हणजे खाण्यापिण्याचा.
होय होय तसच व्हाय लागलंयं. त्याचा खर गैरफायदा काय होतोय की अ म्हणजे अ वेस्ट जातयं ते जातयं. आणि सगळं हे होतयं म्हणजे ह त्रास आपल्यालाच होतयं करायचं पण एवढ होय होय बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे चालेल थँक्यू मला एवढे छान रेसिपी सांगितल्याबद्दल
बर बर चालेल चालेल ओके बाय
हा